होयं होयं कसे आहंत तुम्हीं
मस्तं मस्तं आम्हीं मस्तं कायं चालये?
बसं कायं नाहीं सगळं ठीक आंता हे बघां मोबाईलचे किती ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस वाढलेत ओ?
हो नां मोबाईलचे ते प्रॉब्लेम आहेतंच नां कसं की आंता म्हणजे मोबाईल एक असं झालेय की, यांच्याशिवाय आपल्याला पर्याय बी नाहीं अं हे बी नाहीं होऊं शकतं नां, मोबाईल शिवायं असं म्हणजे डायरेक्ट कांहींचं नाहीं करतां येणारं आपल्याला मोबाईल शिवायं असं होऊंन जाललंय आंता संध्या.
म्हणजे त्यांला पणं असं हे सोडंता पणं येणारं नाहीं आणि पूर्णपणे आपल्या जवळं ठेवतां पणं येणारं नाहीं. अशी कंडिशन मध्यें येऊंन गेलेलां आंता मोबाईल.
मोबाईल सगळ्यांत महत्त्वांची गोष्टं झाली आंता जीवनांमध्यें म्हणजे तेे आपले एक अं जीवनांचा भागंच झालांय.
हो जसं आपल्यांला आंता ज्यां जेवणं जगण्यांसाठी हवां हवां पाणी आणि जेवणं महत्त्वांचे तसं आंता एक मोबाईल हां महत्वांचा वाटांयला लागलांय कारणं की बघां नेहमी कित्येक लोकं तं असं आहेतं जेवणं वेळेवरं करणारं नाहीतं पणं ते मोबाईल मध्यें घुसूंन राहतांत तांत
हां मोबाईल म्हणजे असं झालंय की बां आंता लहांन लेकरं जन्मलेल्या लेकरांला पणं मोबाईल असां पूर्ण समजतंय.
तेचं नां आणि लहांन मुलं तरं जास्तं त्यांच्याकडे आकर्षित होतांत बघां ते जेवणांच्या आंधी त्यां मम्मी पप्पाला तसं सांगतात. का मला जर मोबाईल नाही दिला. तर मी जेवण नाही करणार.
ते रडते. म्हणजे मोबाईलचे कसं झालेले. आता लहान लेकरु जर का त्याला जेवायच जरी असंल तरी पहिले स्क्रीन दाखवा लागायची मोबाईलची. अन तव्हा ते जेवण करतंय.
मं आपण लहान होतो. तेव्हा मोबाईल काय हे माहिती नव्हतं.
आपल्याला म्हणजे आता मला तं वाटतं की, आपल्या पिढीला म्हणजे कमीत कमी दहावी, अकरा दहावी पर्यंत तर मोबाईल नव्हता माहित
ते बी जेमतेम हो. कोणाचा मोबाईल बघितला तो बी बोलायचा कारे तू काय मोबाईल बघ तोय.
हा ते बी पप्पाच्या मोबाईल वरून, याच्यावरून आपण बोलायचो एखांद बार घरी आलात. कोणाला बोलायचं असंल तर,
आता तं म्हणजे इतकं हे होऊन गेलेलं आहे की, लहान मुलं ज्यांना काही समजत नाही. ते मोबाईल घेऊन फिरतात. अजून जर नाही दिला तर खूप इतके रडतील नी मग जेवण नाही करत. कुठे हे असं तसं.
तेच होणारच आहे ना. ते म्हणजे आता असं म्हणजे असं आता माईबापच असे झालेत. की पूर्ण त्यांना मोबाईल शिवाय जमंना. लेकर बी त्यांना पाहून तसेच होताल ना.
हम्म. ते पण ये कारण कि बघा आता जर आई वडिलांना कुठे जायचं असेल, तर ते काय करतील, हे घे बाळा मोबाईल घे आणि तू मोबाईल बघत बस. आम्ही येतो इथून अर्ध्या पाऊण तासात जाऊन येतो असं करता. पण असं नाही का, बोल मोबाईल दे देण्याच्या ऐवजी त्याला जर दुसरी कोणती वस्तू देणारे आहे. या त्याला बघा कोणते पझलचे गेम येतात. या सापसिडी पहिले बघा आपण कसे खेळायचो सापसिडी यमोचोक लुडो वगैरे खेळत बसायचो पण आ ता मुलं तस नाही खेळत. एकटे पण असतील तरी. मोबाईल मध्ये गेम खेळतेल्या. पबजी झाला फ्री फायर झाला ए अथर कोणते गेम असतील ते खेळत बसतील नाहीतर मग
जास्त घराच्या बाहेर निघायचं कामच नाही राहिलं कोणा जास्त मोबाईल शिवाय.
तेच ना.
आता पहिले कसं, आपण बाहेर खेळायचो बुवा क्रिकेट खेळायचो.
मं.
गिल्लीदांडू खेळायचो. आता त्यांना म्हणजे ते माहितच नाही की गिल्लीदांडू काय राहात. ते क्रिकेट म्हणजे क्रिकेट थोडी थोडं टीव्हीवर बघल्यामुळे माहित होते. आता गिल्ली दांडू काय राहते. कि मतलब लंगडी घोडी काय राहते हे त्यांना माहितचं नाही.
हो आणि ते बघा अजून ते कंचे गोट्या होत बघा ते किती खेळायचे लहान होते तेव्हा.
तेथं म्हणजे दिवसभर गोठ्या खेळायचो आपण दिवसभर गोठ्या मोबाईलचं म्हणजे असं संपर्कच नव्हता. आपल्याला काही घेणं देणं नव्हतं मोबाईलचं.
आपले तर म्हणजे लहान होते. तेव्हा तर मम्मी पप्पा आपल्याना बघत फिरायचे की चलणार बाळा जेवण करून घे. हे करून घे. बाकीचे तर म्हणजे असे आपले मित्र तर असे असे होतेत की, सकाळ मध्ये उठले का बोललावायला येऊन चल आपल्याला हे खेळायला जायचे ते खेळायला जायचे. चे?
हो नाही ते आताच मजे काहीच नाही हे घरी बसलेले म्हणजे यांना बाहेर असं जावं वाटतं ना मोबाईल मध्ये. मोबाईल असं इतकं वेसन लागलेलं आहे. कि बाहेर मित्रासोबत मी खेळायला बि जाईन झाले कोणी.
हम्म आणि गेलेत तरी पण ते मोबाईल मध्ये गुसतात. बसणार बाहेर पण ना.
असंचं झालं पूर्ण आता हे. त्याच्या शिवाय याच काय पर्याय म्हणजे नाहीचं ना. सरकारनं असं दिलेलं आहे प्रत्येक अँप वर. कि बा एटीन प्लस मोबाईल बघा आहे जी अँप एटीन प्लस आहे. हे गेम सिक्स्टीन प्लस आहे म्हणज त्यांना म्हणजे काही नाही आता ते होऊन जाते पूर्ण त्याच्यात सरकारचं विलक्षण आहे त्याच्यामध्ये विकास कोणाचं नाही?
यात सरकारने एक मोठी हे करायला पाहिजे का बो ज्यांची एज लिमिट अठराच्या जास्त असेल ना त्यांनाच ऍक्सेस दयला पाहिजे बाकी कि ज्यांना मग पॅरेंट पॅरेंट्सच्या एक्सेस बरोबर आई वडिलांच्या ऍक्सेस वर लिमिटेशन दयला पाहिजे का ब तुमच्या मुलाला मुलीला फक्त एज्युकेशनची जी माहिती असेल ती मिळायला हवी बाकी दुसरी कोणतीही मिळायला नको. नको.
नाही ते आहे ना ते कसं आहे आता आपण मोबाईल घेतला आपण मोबाईल घेता आणि सरकार तर त्या नियम आहे ना सिम सिम कार्ड तुम्हाला अठरा वर्ष झाले तरच भेटते ना.
पण बघा ना हो सिमकार्डच अठरा वर्ष झाले तेव्हा भेटतयं पण घरचे जे त्याला घेऊन देतात.
मग तेच ना घरचे देऊन देतात ना बाकीचं काय हेच नाही राहिलं ना त्याच्यातं.
तसं नाही चला भाऊ तुम्ही घेऊन दिला पण तुम्ही बघा तरी का ब तो करतो काय काही नाही.
त्याचं काही राहिलंच नाही त्यांना आता म्हणजे परवाच नाही राहिली कि बुआ मुलं बिघडायले. त्याचे डोळे खराब व्हाले का काही व्हाले काहीचं नाही राहिले त्यांना त्याचं.
मोबाईलचे फायदे तर बरेच आहेत बघा आपल्याला कुठे जाण्यास प्रॉब्लेम होत असेल जर काही वस्तू मागवायची असेल तर आपण मोबाईल मधून मागवू शकतो. मग आपले बघा कोणते ट्रानझॅक्शन आहेत बँकेचे व्यवहार आहेत ते आपण घरी बसून करू शकतो. पण करू शकतो पण बरे ज असे काहीच नाहीये. जे म्हणजे चुकीचे बी नुकसान पण आहेत बरेच कोणी आपल्याला फसवणुकीच्या पण लिंक पाठवतील त्याच्यात आपण फसून जातो.
नाही मग उपयोग पण आहेत ना हो आ समजा आपल्याला आता आ पहिले कसं होतं बाबा दहा लाख रुपये न्यायचे कुठं. अशी म्हणजे डायरेक्ट कॅश घेऊन जायं लागत होतं. नाही तर बँकेत जाणं लागत होत म्हणजे आताच झालंय सगळं ऑनलाईन झालंय. डायरेक्ट आपण पैसे कोणालाही टाकू शकतो ना.
तेच ना
म्हणजे उपयोग बी फार म्हणजे जास्त आहेत.
हा पहिले बघ चोरीच पण भीती वाटायची आपल्याला का पण आपण दहा लाख रुपयाे घेऊन जातोय. आपला कोणी पाठलागत नाही करत आपल्याला कोणी म्हणजे डांबून तर नाही ठेवणार पैशांसाठी पण आता तसं नाही. त्यांनी जर समोरच्याच्या जर फोन आला का बू मला इतके इतके पैसे लागते. आपण सांगून दहा मिनिट थांब मी तुला दहा मिनिटांत पैसे पाठवतो, आता इथे घरी बसल्या होऊन जात हे म्हणजे चांगले झालेले आहे. पण लहान मुलांच्या हातात जर गेला मोबाईल तर मग ते जास्त मिसयूज करतात.
हा ते आहे तसं म्हणजे बा कि लहान लेकरांच कसं झालं आता म्हणजे ते मोठी होईपर्यंत त्यांचे डोळे खराब व्हायले त्या चष्म्या लागाले मोबाईलमुळं.
तेच ना. चष्मे म्हणजे इतके नंबर पण खूप वाढून जातो, हो.
हम्म, आपल्यालाकडून म्हणजे हे नाही ना
तेच ना. आपण कितीेक जणांना समजू शकतो पण ते उलट आपल्याला सांगतेत. तू बघ तुझं कसं आहे तू पण ते जास्त मोबाईल अरे पण माझे तर काय आपल्या आपण आपल्या कामासाठी मोबाईल बघ तो ना फालतू कामासाठी नाही बघत तसं पण सांगायला गेलं तर वाद व्हायला नको. तो असं झालेलं आहे आता.
हो ना म्हणजे त्यांचं कसं झाले आता लहान लेकराला जर मोबाईल दिला आणि आपण जर का बोललो त्यांच्या आई बाप वडलांना तर ते बी डायरेक्ट आपल्यालाच म्हणतात की तुला काय करायचंय त्याच्यावरून. होऊ दे माझं मी बघतो म्हणजे बाळाचे डोळे खराब असं तसं.
हम्म, पण त्यांना ते नाही समजते पुढे जाऊन त्याला जे जे त्रास जास्त होणारे.
पूर्ण म्हणजे आता कसं झाले मोबाईलवर तर डिपेंड आहेत म्हणजे फक्त उपयोगासाठी आहे डिपेंड मात्र उपयोग नसताना मग त्याला आपण काय करू शकत नाही सध्या तरी.
बाकी काय म्हणता मग अजून?
अजून काय नाही बाकी काय याच्याबद्दलच करायचं होतं.
तेच ना.
हम् त्याच्यावर काय निघाल बा उपयोग काय निघल हा.
मोबाईलच्या सगळीचकडे तसं झालेलं आहे आता बघा सिटीत बघा कि मग गावामध्ये बघा सगळीचकडे असं नाही का
गावामध्ये थोडी गावामध्ये जरा कमी राहते कसंय की बा मित्र राहत असते घरच्या घरी खेळतात काही दुसरं म्हणजे त्यांना बोर होऊ लागले की डायरेक्ट खेळला जात बाहेर मित्रासोबत.
हो आणि गावात बघा आई वडील थोडे मग म्हणजे ना ते मुलांना थोडे दम म्हणजे दम दाखवून घे चल तुला मोबाईल द्यायची
हा नुसता मोबाईलत पाहायला नुसता मोबाईलत पाहायला म्हणलं की म्हणजे मग न ते खेळाय जातयं बा हे करायला जाते अभ्यास करते काही करते.
गावातल्या मुला मुलींना जर मोबाईल नाही भेटला मग ते बाहेर काय पण खेळतील चौपट झाला मग सापसीडी वगैरे असं घरात ओट्यावर बसून काही ना काही खेळतील. पण सिटीत तसं नाही आहे, त्यांना जर मोबाईल नाही जर दिला मग ते वाद घालतील जोरा जोरात काय कु असं बाकीचे तर असं करतील तर भांडे फेकायला लागून देतात घरातले.
हम्म. ते आहे ना काय करणार त्याला म्हणजे आपण आपण तर काय करू शकत नाही, म्हणजे शहरात राईल तर काय करू शकत नाही बा.
ना तेच आहेच.
खेडेगावामध्ये कसं राहते मोबाईल आपण जास्त करून पाहतच नाही उग लाईट नसती तर चार्जिंग नस चारजिंग राहत
आणि खेड्या गावात तेवढं माहित सुद्धा राहत नाही मुलांना काब मोबाईल कारण की तिथे एवढं जास्त डेव्हलप झालेलं नसतं ना बऱ्याच ठिक आणि ते बघा कीपॅडचे मोबाईल आहेत अजून सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आलेले नाहीत बाकी काय बाकी खेडे गावांनमध्ये
ते नाहीतच आ
ते ना आणि कोही बाकीच्या ठिकाणी तो मोबाईल काय त्यांना माहिती नाही आपण जे त्यांना दाखवतो त्यांना असं वाटेल का काही गोष्ट याच्याने आपल्याला इजा होऊ शकते
हम्म अस हो चां ठ होतो
तेच ना.
आपल्या इकडे तर काही हो सध्या तरी काय होऊ शकत नाही त्याच्यावर
ते तर आहेच. चालल चला मग आपण बोलू नंतर केव्हा तरी ठीक आहे.